बोला ना.
काय नाही आहो माझ्या हातातून बरणी फुटली ते उचलत होते. काचेची हो काचेची बरणी ड्रायफ्रूटसची होती ना ती पटकन पडली हातात व हम् बरं काय म्हणता बर
काही नाही निवांत चालू आहे सध्या
हम्म
तुमचं झालं का चहापाणी?
नाही नाही चहा घ्यायचंय आता छोटा मुलगा येईल तेव्हा एकदाच करेन त्याला? आणि मला पण होईल हम्म त्याला काहीतरी आल्यावर खायला लागतं पहिलं. तसच असत हो हे हे दे ते दे चालूच त्यांच.
हो
हम्म
माझ्या बहिणीचं पण सध्या मी तेच ऐकते सारखं काही ना काहीतरी त्यांनी उठलात त्याला खायला द्यायचे त्यानी उठला त्याला ऐक द्यायचे त्याला झोपवायचे.
हो मग पासून तीन चार झालं मेसेज वर तो उठतोय सारख तो काय झोप त नाहीये म्हटलं सावकाश खर मी आहे आज फ्री आहे.
हो मला आता तेच म्हटले जी तू करून घे आता हा उठलाय याच सगळं करून घेते त्याच कसं व्हा आ आता दहात यालेत ना नवीन नवीन त्यामुळे सगळं त्याला अवघड चाललंय रडतो मध्येच आणि झोपला किती चार तास कंटिन्यू होतो उठला की लगेच दहा मिनिटात पण उठतो
हो ना
आणि आता डचकून तोी पूर्ण कारर्जडोक्यार घेत
कुठे गेली अशी हो नाही छोट आणि त्या कशा एकट्याच असतात ना त्याच्यामुळे त्यांना पण तेवढ हेच होत दिवसभर वेळ जातो तस त्यांच्यात
आता तीन पलटी मारतो एक
ओकेश
ती कॉलवरच बोलायला किचनमध्येध्ये होती वाटतं हा उठेल म्हणून तर तिने म्हटली मी साईडला दोन ग उषा लावून गेला तरी तो त्याच्यावरून पलीकडे गेलता आणि तो तिथे जाऊन झोपलाय कोपऱ्यात तिने म्हणली अजून एक पलटी खाल्ला असे तर खाली
खालीच पडले असो ते त्या खालीच ठेवा खाली झोपा त्यापेक्षा त्याला बेड ववर वगैरे ठेवू नका
ते तिला आता कालपासून कळालंय ना म्हणजे का का्हड म्हण पण चालू होत ना तेव्हा माझ्या समोर सुद्धा त्यांनी तसं केलं मग तेव्हा मी तिला म्हणलं अगं हे काय करायला लागलं म्हटलं नवीनच मग तिने म्हणले बघ हे सकाळी असंच करत पडला असता नशीब लक्ष गेलं माझं पटकन
हम् आता कस थोडे थोडे त्याचे पण चालू होतील एक एक ऍक्टिव्हटी
हो खूप ऍक्टिव्हटी चालू आहेत त्याच्या आणि सगळं लवकर असल्यामुं कसं होतंय काही जण काय म्हणतात नाही अजून थोडा उशरा होईल म्हणून एवढं तिने लक्ष देत नाही पण आता हा नवीन रोज काहीतरी करतोय
तरी हो हलीची मुलं छोटी बाळ कामजार सप घेते त्यांचे हो वै
ही मला म्हणतीय हा तर काय नवीन, नवीन रोज काहीतरी करत य आता बघू थोडे दिवस ती म्हणतेय तिकडे ये म्हणून.
अच्छा तेवढं त्यांना पण मदत कंटाळा येतोन एक. तिला दिवसभर तेच, तेच.
आणि कसं होतय एक काम करस तोपर्यंत दुसरं काम वाढतय आणि घरातली सगळी कामं करस तोपर्यंत हा उठलेला असतो ह्याला खाऊ घाला, ह्याला झोपवा, ह्याला आंघोळ घाला,
नाही ते तर हाय. आणि तेच एकटे असले की सगळं करताना नाकीनऊ येतात. होत बरोबर आहे. आम्ही पण गेलो त्याच्यातून आम्हाला पण जान आहे. सगळ कळत त्यांना म्हटलं ते लक्ष द्यायला पाहिजे पहिलं
मग तेच आता सध्या जरी पप्पा पण म्हणतात आता त्यांनी खूप गोष्टी शिकतोय तर लक्ष पूर्ण ठेवावं लागणार आहे त्याच्यावरती कोणतरी एक माणूस सतत सोबत राहाव लागेल.
जेन्स हो. तसे आजी आजोबासली की काही टेन्शन नस त्यांच्याच ताब्यात दिलं की ते म कस होत. आम्हाला एक ते होतं.
करून होतात ना म्हणजे. आता उठला तर त्याला थोडस सांभाळणं वगैरे करतील किंवा आंघोळ वगैरे केली तर त्याला कपडे वगैरे घालतील. तस हिच सगळं एकटीलाच करावं लागतय त्या मुळ पण सगळ्या गोष्टी अवघड आहेत तिच्या.
घडत हो, नाही. आम्हाला तर एक होतं आमचे आजी, आजोबा आहेत त्याच्यामुळे आम्हाला तेवढं नव्हतं‌.
हम्म,
अग बाहेर गेल्यावर हँडल करायच.
होना. इथे, इचे कसे म्हणजे सासू बहिण तिकडे का म्हणजे त्यां बिझनेस असल्या मुळे त्यांची कामं गावाकडेच हायत म ते म्हणतात तिकडे ऐ पण इथं याचे जेवणाचे हाल वगैरे होते
हो, हो, हो तेच ना ते पण विचार करायला लागतो आपल्याला सगळंच.
हो, मग ती म्हणती मला त्याचा त्रास आहे तर मग मी त तिकडेच गेले असते ना पप्पांकडे पण यांच्या जेवणाचे हाल होतात म्हणून मला इथे थांबावं लागतय.
नाही बरोबर आहे. आपण मग परत आपलं लक्ष आमंच कसं ल लग्न झालं कि स्त्री दोन्हीडे लक्ष लक्ष ठेवाव लागतन तिकडे, तिकडे सगळ संसार. सांभाळावच लागतो.
मग ते आता सध्या तरी तिचं तेच चालू आहे मग ती म्हण ते सारखं की ये तिकडे, ये तिकडे थोडे दिवस. आता पप्पा पण म्हणतात जा तुझा काय नाही अभ्यास तर चालू आहे तुझा, ते घेऊन जा. त्यांनी झोपला की.
साईट होत राहील. तेवढी तुमची ती त्यांना मदत पण होईल.
हा, तेच त्यामुळच म्हंटलं तिला आता बघू पुढच्या महिन्यात येते म्हंटलं. एवढं जाऊ दे आता.
बर. मग हे तुम्ही हे नवीनच, नवीनच खेळ घेतलत का तुम्ही? नवीनच आहात त्याच्यामध्ये कि
दोन दिवस झाले आता.
हा, हा तेच. मी पण,, हो मी पण आठ दहा दिवसच झाले. पण अस वेळ मिळाला कीऽ कॉल होतात, त्याच्यामुळेऽ जरा बर्या पैकी झालेले त सध्या कॉल,, आणी आता मेसेज ऽ पण आले ना सरांचा,, की वीस तारखेपर्यंत हा टास्क पूर्ण करा हो.. त्याच्यामुळे आज जरा वेळ काढला,, म्हटलं आज झोप आहे,, आराम करून नाही जऽ
कारण दोनच दिवस राहिलेत आता.
हो आणि कसं एकदा काय घरात. आणि रविवारी आमच्याकड एक छोटास कार्यक्रम आहे त्याच्यामुळे मग रविवारी अखा दिवस त्याच्यात. तर जाणार का? आहे ते आज आणि उद्याच.
हो,, म्हणजे कसं होईल एकदा संपलं की नंतरच काही एवढं इझीच.. त नंतर एवढं हार्ड नाहीय, सगळ्या गोष्टी पटापट होतील त्या.
हम,, आणि एकदा सवय झाली ना, माहिती पडली की जमतं, आता कसंऽ सुरुवातीलाच काय माहिती नव्हतं,, काय बोलायचं काय कळत पण नव्हतं,,
आणि काही जणांनी ख खूप कन्फ्युजन मध्ये टाकले होते की,, ह्या असं नाही बोलायचंयऽ ते तस नाहीच बोलायचं, पण आता तस तर नियम काय एवढे नाही आहेत, ळ ना त्या त्यांनी म्हणातऽ कि तुमच्या, तुमच्या दैनंदिन गप्पा सुद्धा मारा.
च हो चालत.. पण काय आता, तु काय समज ते आपल्यापेक्षा वयस्कर अस लेडीज असल्या रेऽ कि मग काय बोलायचं हे पण नाही समजत,, आहेतऽ बऱच झाली त्याच्यामुळे मग विचार पडतो काय बोलायचं काय नाही.
माझा तसा एक कॉल झालाय दुपारी एांसोबत मग ते मला विचारत होते झाडांबद्दल वगैरे किती. तू घरात किती झाडं लावलीस. कुठ ला मग त्याच महव मला थोड सांग मग त्यां ते थड. हेर ऑल करायचं होत घरात तर मग मला विचारय हो तू त काय? तिच का प्रयोग म्हणून मी म्हणलं मी प्रयोग एक तर करते मी चचाल पाच वर्ष झालं मी तेच करतेय. मी बदलला नाहीे म्हणल तो प्रयोग मग त्याची रेसिपी ती सांग मग ती रेसिपी वगैरे सांगली क त्यांना कसं करायचं कसं नाही. ते आता ते उद्यापासून ट्राय करतील म्हणे तसं.
हो का नाही आता पण मी पण मला एक कॉल होता डॉक्टर होत्या त्या. असे डॉक्टर म्हटलं की विचार पडतो. कसं बोलायचं काय बोयचंण त्यांनी स्वतःहून कॉल केला म्हट ठीक आहे जाऊ दे चल. परत काही केलं नाही.
बरं ना तेवढ्याच ओळखी सुद्धा होत. हे काम एक चांगले की ओळखी पण होतील चांगल्या.
पण होताना. आपल्याला नाही समज त स दुसर्या समोरची व्यक्ती अशी बोयलागली की मग आपल्याला बोलायला समजतं काय बोलायचं. काही माती हम्. आता सुरुवातीचे दोन तीन दिवस म्हणजे मला जसं भीती वाटायची कॉल करू नको. करू काय बोलायचं विचार पडायचं.
पण आता सध्या काय झाल्या सगळ्यांना टास्कच कं्प्लीट करायचं पडलेय ना त्यामुळे ते पटापट बोलून मोकळे.
हा. का विषय पण काही जसं नॉर्मल आता माझे बरेच असे फिरण्याविषयी झाले. अजून ते. योगाच झाला परत मध्ये अस एक भेसळ युक्त झालं खूप म्हणजे. े बरेच झाले थोडं थोडं म्हणजे समोरच्याकडून माहिती कळते. कोण असं दघीती गेस रेसिपी रेसिपी विषयी पण खूप विषय झाले.
हो मला ते आज त्यांनी सांगत होते की ते सर्दीवररती कुठला कुठला काढा बनवायचा त्याच्या रेसिपी सांगित म्हणजे गरम पाण्यामध्ये तुळस घालून त्याच्यात चुंठ वगैरे घालायची. आणि थोडासा पुदिना असेल तर तो पण घालायचा आणि ते उघडून पाणी सकाळी पहि दुपारी प्यायच. तीन टाईम अस दिवसातून पिलं की, खोकला, ताप, सर्दी काय असेल ते जाते. म्हणजे आता, हा तीन चार महिन्याचा जो पिरियड आहे पा. पुदिना, सुंठ आणि आपल्या तुळशीची पानं.
पाण. गवती चहा नाही का त्याच्यामध्ये?
गवती चहा म्हणजे लहान मुलं असं पित नाहीत ना. कधी कधी.
अच्छा अच्छा.
नाहीतर मग सरळ त्यांनी म्हणत होते की, म्हणजे जे चहा पितात. म्हणजे आता वयस्कर लोक वगैरे ते काही काढा जास्त पित पिले नाही तर, चहामध्येच या गोष्टी टाकायच्या. उखळून घ्यायच्या, आणि ते गाळून चहा द्यायचा.
हो तसही म्हणजे तस मी कर गवती चहा. काळी मिेरी वगैरे असं हे सगळं छोटे छोटे टाकून, आलं वगैरे हे, तो काढा म्हणजे प्रकारे चहा छान म्हणजे छान लागतो. आपण पिन मोठ्या मोठ्यांसाठी चांगलंय. छोट्यांना नाही. दिला की ते लगेचच त्रास होतो त्यांचा.
हो म त्यामुळेच ते सांगत होते की, ते काय काय करतात ते. आता पावसाळ्याची तयारी.
हो. काय करायचं काय नाही.
त्यांच्या पण घरी काहीतरी लहान मुलं होते. दोन वाटतं. म त्या त्याला ताप वगैरे आलाय आज सकाळी. मग त्यांनी तेच केल म्हणे. काढा. आज सकाळी.
अच्छा. नाही तेच ना आपल्या असं, नवीन पण आपण का एका ठिकाणच्या नाही. त्याच्यामुळे ओळखी पण होतायेत. आणि आपलं बोलणं होऊन आपल्याला काय काय समजतं पण. कोण कसं. कोणाची पद्धत कशी आहे. काय कोण बनवतं.
हा, प्रत्येकाच्या गोष्टी, असं एकमेकांना देवाणघेवाण झाल्यासारखी.
हो हो. आणि म्हणजे ऐकून पण तसं बरं वाटत. असं काय एवढं हे वाटत नाही वेगळं. म्हणजे मेन म्हणजे विशेष म्हणजे आपल्याला बोलायला डेअरिंग तर येते. की आपण बोल तोय. हे मेन आहे. नाही तर
आपल्याला कुठेतरी जाऊन, फायदा पण होईल.
होईल ना होईल. हो न कि. कारकी ना. असं आपण प्रत्यक्ष पटकन बोलत असे बोलत नाहीत. घाबरतो पण असं एकदा हळूहळू सुरुवात झाली की, आपल्याला सवय होईल. कुठे पटकण बोला सांगितलं कोणी दोन शब्द बोला. तरी जाऊन बोलायची तयारी होते आपली.
हो होते ना.
हम्म आणि तुमच्यासारख्या व्यक्तीना तर हवेच. ह श क्षण आहे सगळंच. आहे बाकी आहेतच.
चालेल मग. करा तुम्ही पण नंतर.
हो हो. आता करते थोड्या वेळाने. आता जरा ब्रेक घेते अर्धा तास. पण त हो चालेल. बाय. छान वाटलं बोलून. चला बाय. हो. थँक्यू. बाय.